हा हॅलो काय चाललंय झालं का चहा पाणी-
हा चाहा नाही आत्ता घेणार बघा तुम्ही-
हा घेणार आत्ता अजुन नाही झाला हम्म उन्हाळ्यात काय झालं सांडग पापड आणि काय काय
हा करतो की उन्हाळा पन म्हणजे उन्हाळी काम मग आता आम्ही म्हणजे ऑर्डर घेऊनच करतो ना-
हा हा हा कुठलं कुठलं करताय
अ कुरङया झालस्त लांब सांडग अ डिस्को सांडग-
ह हां...
अ हा आणि हे ह् काय हे साबुच साबु, बटाटा नुस्त साबु-
ते लांबट सांडग असत ते किती दिवस भिजत घालतय तांदुळ?
ते आम्ही अ... तीन दिवस घालतो बघा, तीन दिवस घालून चौथ्या दिवशी काढुन फेटून ठेवायचं मिक्सरला-
हम
आणि पाचव्या दिवशी का सांडग वाटायच. थोड घेऊन ओढायच हा- वेगवेगळं अ-
जिरे घालत्यात काय त्यात?
होय, मी शिजवताना नाही घालायचं, पीठ शिजवून घ्यायचं- आणि आपण घालायला वरती जातो, म.. घेऊन पातीलं ना- त्यावेळी ते- थोडं, थोडं वरण असं टाकून घ्यायचं आणि पीठ भरून घालायचं, कारण पहिला घात- घातलं कि, ते हिरव होतंय ते सगळं पीठ-
काळं कलर बदलतय, हा बरोबर आहे, पांढरा शुभ्र दिसत नसल.
हा.
हम्म.. मी- हम्म आणि ते कोहाळ्याचं कसं करताय कोहाळ्यांच शाबु असतय ते? शाबु-
कोवाहाळ्याच कवा्हाळा पहिला अ... - त्यो चिरून घेतो- आणि वरचे साल काढून ते त्याचं गर, गरं काढून मिक्सरला लावून घेतो. बी काढून आणि मग ते नाहीतरी रात- थ्री शाबु भिजत घालायचं-
हा.
आणि हे करायचं, हम्म- सकाळी नाही तरी, त्या पाण्यात जेवढं ते पाणी असते कवाळुच- त्या पाण्यात मिरची ते पण पाणी नंतरन घालायचं, कारण कलर बदलतय.
हम्म.
ह मग ते त्यावेळीे थोडं वरच हे पाणी आपण मापाप्रमाण म्हणजे, मी एक- किलोत साबूला सात लिटर पाणी ठेवते.
बापरे! हां.
हां सात लिटर पाणी आणि ते कवाळूचं पाणी- आणि परत ते शाबू म्हणजे, बरोबर मेकअप होतंय त्याला.
कवाळं शिजवून घालताय व्हय?
काय करायचं, शिजवायचं नाही, पहिला पाणी आटून ठेवायचं सात लिटर त्याच्यात- नाहीतरी हे करायचं, अ.. ते कवाळू खिसलेलं असतय की-
हां.
अ पहिला नाहीतरी मी पाणी आदण ठेवून शाबू ठेवते शाबू घालतेस. शाबू एक दोन उकळी झाले की, मग कवाळू घालते कवाळूच मग हे- दोन उकळी घ्यायचं आणि मग नाहीतर हे करायचं.
हं हं हं.
बिया तेन जरा बाजूला काढून ठेवलेलं असत्यात- मग ते बिया तेन वरनं टाकायला लागते नाही.
हां हां हां, उपसाला चालतं काय कोहाळ?
चालतंय की, कवाळं चालतंय ते पण फळच आहे की.
हं हं हं.
ह
हम्म आमची आजी क नाही कोहाळ आणि अ पो आपल्या चिरमुरे असायातक्या नाही कर्नाटकात होती माझी आव आजी गुल बरग्याला ति हां चिरमुरे
हां काय करायचं कोहाळ्याच्या पाण्यात नाही तर ते भिजवायचं अस. चोमुर आणि ते बुटकं बुटकं सोडायचं अस त्याच्या तर वल्ली मिरची हे ते पण ते पण करतो की मी कुणाच कसं ऑर्डर असेल त करत.
आमचची अव्वा करायचे तसले असे चपटे चपटे वडे करायची बार गोल गोलती अस असे. हा वडे करायचे छोटे छोटे अगदी बारके बारकीे पणस्त चपटे करायचे जरा आणि ते मस्त करायचे पण एवढं छान लागयचं का नाही ते चिरमुऱयचं मस्त करत होते आमची आजी फार छान करायचे मस्त लागायचं ते कुठलं कुठलं कसं कसं आणि ते हे ज पण करायची. होय अ हे ज पण करायची बघा शेण्याच लोणचं करायची सज्यात ठेवायची सुगड्यात ठेवायची. ची वर उनात ठेवायची.
हा हां
शन्या नसत का ते बारक्या बारक्या हा तेवर असं नाही नाही नाही शेन्य म्हणून बारका असतात बघा ते आपलं तोंडलं कसं असते कि नाही.
हा, हा, हा,
तोंडल्यासारखाच एक शैन्या म्हणून आमची आजी आणायची बाबा कर्नाटकात मिळतं होतं ते
हां हां हां
मग तेच लोणचं घालायची आमच्या अव्वा
छन्या छन्या म्हणायचं.
हा ते आम्ही शैन्या म्हणायचो त्याला हा ते अस हा ते
छान होत शुगर साठी चांगलं असत इथे
आपलं ते डेरा असते की नाही माठ पाणी प्यायचा.
मग ते व्यवस्थित हे केले की त्यानंतर करकरीत व्हायला लागत. पण ते पण मी कसं करते चिरून ठेवते ते
हा,
आणि चिरून ठेवल्यानंतर ते रात्री जर पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर पूर्ण वाळून घ्यायचं वाळून घ्यायचं का वाळ्या कपड्यांना आणि परत पुसून घ्यायचं. हसून घ्यायचं आणि आपण चिरून घ्यायचं चिरून घेतल्यानंतर हळद आणि मीठ लावून ठेवायचं रात, असं पाच वाजता असं रात्री करायचं नाही लोणचं. तसं कुठलं पण काम चिरचिरी पण मंग ते मीठआणि हळद लावून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मगं ते त्याचा मसाला आपण तयार करून घ्यायच मग मी जरा शक्य. तो जरा घरचा मसाला जर घालतो मी म्हणजे बाहेर विकत पेक्षा छननीला घरचं मग कसं किती किलो. दोन किलो. असले कि दोन किलो. ला एक किलो छ्नी असलं कि एक पंचपाळवाटी बुक्का आणि एक अ एक म्हणजे पंचपाळ वाट टी नं दीड वाटी मीठ आणि त्याच्या न एक किलो ला एक अर्धा किलो साखर.
हम्म
आणि जरा मोहरी डाळ एक दहा बारा आणि हे लवंग आणि मिरं आणि थोडं एक चार चमचं तेलाच प हिंगडी घालून आणि लवंग आणि मिरं त्याच्यात फोडणी घालून घेतो आणि मोहरी डाळ त्याच्यात भाजून ते म्हणजे भाजून जर मिक्सरला मोठं मोठं लावलेलं असतंय आणि त्याच्यातं नायतर ते घालून नायतर ते जरा गरम करून घेतो. आणि बुका पण त्याच्यातचं घालायचं त्याच्यातं आणि ते सगळं जर चं असं हे करुन झालं फोडनी झाली क नी ते खाली उतरून ठेवायचं खाली उतरून ठेवलं की मग ते जरा गार झाल्यानंतर मग आपण नायतरी त्या छननीत नायतर ते दीड वाटी मय मीठ आणि एक वाटी अ नाही जरासं बुक्का तेलात घालायचं बाकीचं बुक्का त्याच्यात घालायचं. आणि बा हे कलर येतय. आणि हे करायच साखर घालायचं अर्धा किलो त्याच्यात मग ते सगळे म त्याच्यावर ओतून ठेवायचं मग हे गार झालं की त्याच्यात ते मिक्स करायचं.
पण ते ह्याच्यात ठेवतं होता का अ डेऱ्यात ठेवतं होता ते करून उन्हात कापड बांधून असं
नाय नाय नाय नाय ते खराब होतय ते काय आम्हाला पटत नाही म्हणजे हे आमचं काय जुनं त्याचंपद्धतं हाय की नाय त्यांच पद्तीने करतो मी मी बाहेर तेन काय असं ठेवत नाय.
आमची आजी क नाय उन्हात ठेवायची आणि स् कापड त्या डेऱ्यात ठेवायची खूप छान राहायचं वर्ष वर्ष टिकत होतं ते.
हा ते म्हणजे आम्हाला ते पहिल्याचं तेवढं कुठलं काय हे होत आता कसं पा आमचं कसं जुनं घालून पाहिल्या ठेवत्यात तसचं आम्ही घालून ठेवतो आणि छन्नी कस शक् शक्यतो जरा राहायला पण बघत्या आणि एक एक आणि एक एक राहत पण नाही पण हे कसं चांगलं जर छन्नी टच्चा टच्चा जर छन्नी आणि असं चांगलं जर असलं लई पाण्यात भिजलेलं नसल असं लई पाण्याचं रान नसलं म्हणजे ते छन्नीचं लोणचं टिकतय. आणि ज्या पाण्यात जर जास्त छन्यां जर राहिलेल्या असल्या पिकलेलं असलं पाणी पिऊन जर पिकलेलं असलं तर ते छन्न्या राहत नाहीत. कुजायला बघतात ह असं पण असतंय. मग ते हे ह मग परत ते कसं अ मी मी कसं करतो लय लोणचं झालं की मी ह्या वर्षी ते उन्हाळ्यात काय केलोय लई होत्यात म्हणून एक तीन चार किलोचं लोणचं घातलो आणि हय बाकीच छन्यां एक किलो दीड किलो होतील एवढं होतं मोठं मोठं ते जर लई निभार झालत.
म त्यालाय केलं चिरून मीठ लावून हळद लावून तरी वाळवून हे केल सांडग तळल्यासारखं ते तळून. खायला घेतलं तस करतो होय होय कालं.
हम्म मला फार आवडतं ते तसं म्हणजे नुसतं वाळवून ठेवलं आणि. ऐन वेळेस तळून खाल्लं. मस्त लागतय ते जेवनात गवारी गवारी म्हणा गवारी पण किती छान लागते. हम्म हम्म मस् लाग हम्म.
आणि काय पाऊस आहे तिकडं.
होय आता पडालाय बघा भरपूर आहे पाऊस.
इकड पण हाय बघा पाऊस.
होय काय बघायला नको तर कट्टतच चांगलाय सोडा तिकड पाऊस नाही पायच झाला तर आंबे पेरण्यात.
होय तुमचं काय पिकवलंय आता.
आम्ही भात गाठलेय आता भात आहे सगळं आता. हा इंद्रायनी भात केलाय या वर्षी.
हा हा हा.
बघ्या काय काय होतय.
येतय घ्या पाऊसातता आज तर दोन दिवस झालं सल्लग चालूच आहे सारख इकडं.
होय क्या
बारीक बारीकच आहे पण येतोय एकदमच चाले की मोठा येतोय पण चालू आहे आता आबाळ चालूय बघा.
त्याला अस भात फेरलं त्याला चांगलं पडत होत क जरा जरा जर पडले की वाढते. पण आणि चांगलं.
हा आ आ.
हम.
हा.
आणि काय. का चहाग येत.
आता घेतोय चहा आता घ्यायचं भैया आला आता घ्यायचा.
हां.
म्ह थंडी वाजायला लागली नको वाटायला लागली असं वातावरण.
होय. तिकड नाहीत मुंबईत कितीे पण बाहेर पाऊस पडू दे आात रूम ला फॅन पाहिजेत.
उ आत उकडतायच कारण बिल्डिंग हे असतात ना.
हा.
अपार्टमेंट मध्ये फॅन चालूच आहे.
हा हा अपारमेंट मध्ये राहते का.
हा अपारमेंट मध्ये आहे चौथ्या मजल्यावर आहे. एकोणीस मजल्याचा हा आहे पण चौथ्या मजल्यावर राहतात. चांगला एरिया चांगला आहे ति जर राहायला खाली दुकानं वगैरे आहेत डी मार्के ट ह्या बिल्डिंगलाच आहे त्या डी मार्ट.. असं हे वडापाव असं म्हणजे खाऊचं पण सगळं. भेटते हा सगळंच आहे. मार्केट बाजार सगळंच भेटतय.
फिरून आलात का नाही सगळीकडे बघून आला असाल की मुंबईत.
गेल्या वेळी पंधरा दिवस फिरले भरपूर सगळं पॉईंट सगळं दाखवली मुलींन जावंया ना आमचा
हा हा हा.
बोला आज आणि परत ते डी मार्ट ला घेऊन गेल तर
हम.
हा.
त्यानिमित्तानं पण बघणं होतय नाही आपल्याला असं हरीवारी कुठे जायला मिळतय.
नाही तसं हे करत नाही तो म्हणजे गेल्या वेळी पण कसं असं सुरुवातीला राहायला आलो द म्हणजे मी सेटल व्हायला आलत त्यावेळी मी तिच्या बरोबर आलतो नाही.
हा हा हा.
हम मग त्याच वेळी तिला सगळं मला दाखवून आणलेत फिरवून आणलेत सगळं.
हा.
हो अष्टविनायक म्हणजे मंदिर. सिद्धिविनायक आहे ना हा सिद्धिविनायक दगडूशेठ पुण्याला आहेाय.
हा दगड शेठ पुण्याला सिद्धि विनायक हा.
अ ते मारेंडा. हा मरेंडाय झालंस तर त्यांनी राहतात तिथन एक दोन किलोमीटर वर त्यांचे समुद्र जवळ आहे उरण बीच म्हणून.
हा हा हा हा.
तनी पण ते पण दाखवून आणलं ते काय तर दोन वेळा गेल तर होय फिरायला जा घेऊन जात हा फिरून आले. सारखं नाही तर ते काय नाहीे. त्या केस सुट्टी असले की जमनी व्याचाला म्हणतात तुझ लगेच घेऊन जातात.
हम्. त्यानिमित्तानं बघण तर होतंय. हम्म इकडं कधी येणार होता.
आता येणार आहे बुधवारी बसणार गुरुवारी सकाळी येतो की
रात्री बसताय का ट्रॅव्हल्स ला.
हा ट्रॅव्हल्स ला त्यानी बुकिंग करतात म
हम हम हम.
सकाळी येतो.
हम्म रेल्वे पण असती वाटते की.
होय रेल्वे पण असतय ब महामंडळचं पण असतय.
ह पण ते आपल्या ट्रॅव्हल्स ने